हा बोल.
हम्म मग, आता जेवायला बसत असणार ना तुम्ही.
हा. आता. आठ वाजले आता एक दहा आणि एक तुम्हाला कॉल कर तुमचा तुमचा झाला की मग जा जेव्हा जेवण गरम करणार, आमटी तेन. आणि हे करणार वाढणार साडेआठ ला वाढणार नऊ वाजेपर्यंत जेवण आवरतय सगळ्यांचं. नऊ वाजता जेवायचं आणि मग जाऊन झोपायचं.
तेच मी पण, एवढा कॉल करते. मग, स्वयंपाक करायला घेते. बघ. ते मुलाचं पण काय? चाललंय.
हम्म.
बाकी. तुमच्याकडे काय? असतं मग, असं वेगळं अजून.
वेगळं काय नाही? वेगळं असं. किरस्त जेवण आमचं दुसरं काय नाही तर आमचं काय आता आम्ही ग्रामीण भागातली माण त्यामुळे वेगळं होतोय जेवणांचे जरी वेगळं काही केलंसा तर कोण असं मनापासून खा काय खात नाय.
सवय लागली ना ते.
तीच की पहिल्यापासून सासुबाईने असं, हेच करून वेगवेगळं काही करून घातलच नाही. ना घरात..
त्यामुळे ती हेच नाय तशी काही करतच नाही. ते आता मी करतोय. माझं लग्न झाल्यापासून पण, एवढं असं काही हेजं नाही. ओ असं. की कधीतरी पुरणपोळी करायची, कधीतरी आप्पे, कधीतरी गुलाबजामुन असं. रोज ना असं म्हणजे आठवड्यातनंच पंधरा महिन्यातनं कधीतरी करायचं. रोज काय? रोजचं जेवण आहेच.
बरोबर आहे आणि ते तुमच्याकडे तांबडा रस्ता, पांढरा रस्ता कसा बनवता ओ?
तांबडा रस्सा पांढरा रस्सा तसंच की ते चिकनमध्ये हे करून चिकन मे आधी चिकनचा करत असेल तर, चिकनला कांदा जरा बारीक आणि त्यात आलं, लसण पेस्ट करून. ते चिकन पूर्ण तेलाला, पाणी सुटतर्यंत तेलात भाजून घेतोय. त्यानंतर. त्यात मीठ टाकायच. आणि पाण्यात त्या मिठाच्या पाण्यात शिजवायचं. मग, मसाला टाक कायचा हेचा आपला हे हेचा खो तीळ, खोबऱ्याचा मसाला टाकून. ती. तेलात भाजायच त्याला पाणी सुटलं की मग, त्या चट चटणी घालायची आणि गरम पाणी हे करून शिजवूनन घ्यायचं आणि म ते हे करायचं. पांढरा रस्सा काय खोबऱ्याच हे करून ते हेजं पाणी आपण काढतोय ते चिकनचं पाणी, ते त्यात हे करून खोबऱ्यात ते दूध काढायचं त्यात हे. करून न ही. जी. आपली. पांढऱ्या रस्त्याची ही मिळते, ती त्यात घालायची आणि ही करायची. ससा पाळ
म्हणजे ते अ जो पांढरं रसाच ते खोबरं असतं. ते मिक्सरमध्ये पिसायचं आणि.
हा ते ते हेज्यात हे करायचं. आपल्या का पांढऱ्या कापडमध्ये का हे करायचं. आणि ते दूध येतंय ना, पांढर गाळून घ्यायचं. आणि त्यात मग, ते आपण चिकनचा आधी, फक्त हे पाणी येत होत. ते ना मिठातलं ते त्यात करून घ्यायचं. त्यात वतायचं आणि त्यात ते हेचा मसाला मिळतोय, कसला आपला पांढरा रस्सा मसाला मिळतोय दुकानात.
मग तो तुम्ही घरात नाही तयार करत का? म्हणजे तो विकतच आणतात.
विकत आणि मी कधी सहसा करतच नाहीत, खातच नाहीत. आता वेगवेगळे मेनू. आता मारकळी आमच्या घरात दोन, त्यांना वेगळं जेवण. जर घरात शिक चिकन, मटन आणलं तर दोन दोन वेळ कराय लागतं म्हणजे दीर आणि सासरे चपाती खात नाहीत. त्यांना भाकरी करायची. आम्हाला, सासूबाईंना, मी. मुलं, जाऊबाई त्यांना चपात्या करायच्या. ते झाल्यानंतर त्यांना पनीर. किंवा आपली काय? भाजी असेल, त्यांना ती भाजी, आमटी वेगळी. आमचं मटण रस ते रस्सा वेगळं. आणि ते पांढरा रस्सा आणि कधी? करत बसायचं. त्यामुळे करतच नाही.
म्हणजे कुणी खात नाही का?
खातय की, खायला केल्यानंतर खाणारच की. पण करायचं कधी एवढ्या मेनू तो करायच कधी? म्हणून करायच केल्याव का? आवडीन खाणार की, मग, अ. जाऊबाईच लग्न झालं त्यावेळेला का नई अ इ म्हणजे तेच्या तिकडली जेवाय आलेल्या, सांगितलेल्या मी इनपणाचा कार्यक्रम केलेला. त्यावेळी मग ते माझा मावस भाऊ आहे ना, मावशीचा मुलगा. तेला ते मिस्टर म्हणले, कधी दादा पांढरा रस्सा कराय नाही घरात, कर जरा. मग ते मटण आणलेलं बकऱ्याचं त्यावेळी दादानं ते केलेला भरपूर, मग त्यावेळी तिने आवडीन खाला छान केलेला त्यानं. तो. पण म्हणजे? हे हो तर सगळे कडे आहे ना जेवण मोठी मोठी करत होता आता बंद केल्यात.
हां. बरोबर आहे. काही असा प्रोग्राम वगैरे असला की करायला ते परवडतो, नाहीतर ते हा नाही आणि मोठी फॅमिली असली ना हा.
दोन जेवण आहेत घरात आणि करायच हा बघा चपाती केली की भाकरी करायला लागतं त्या दोन भाकरी केल्या की, सगळ्यांना चपाती त्यांची भाजी आमची वेगळी आमचं, रस्सा मटण वेगळं. त्यामुळे तो वैताग येतोय ओ, आणि बकऱ्याच मटन आणलं की पोरं खातं. नाही त्यांना अंडी आणायची ते अंड्याच्या पोळ्या आणी करायची असं लय ब ब लय तरा आहे आमच्या घरात मग एवढं कधी करत बसत रस्सा पांढरा रस्सा केला खाणार की खरं प्रश्न आहे मोठा म्हणून करायचं.
हा नाही मदतीला कोणी असले ना तर वाटतं ना हावशेण कराव, असं बरोबर आहे. हां.. थोडीशी तुमची जाऊ वगैरे, अशी सेट झाली ना सम
म मग चालतय मग ते वेगवेगळे पदार्थ आपण तुम्ही आता चटण्या बिटण्या सांगितल्या तर आपण आता जीपीटीला टाकायचं ते ते विचारायचं आणि करायच्या चा होय. सगळ्या ती मात्र हिची चटणी मी, करतो करून बघतो. तुम्हाला कॉल लावतो काय, कशी होत्या बघतो.
ती कोशिंबीरची हा जवसची कोशिंबीरची नक्की करा आणि खात पण जायचं. आणि विशेष म्हणजे माहिती का, जवसाची चटनी डोक्याला चांगली असते. आणि कोशिंबिरची चटणी पोट वगैरे साफ करते. आणि ती पण करून खायची त्याच्यामुळे काय होतं पालेभाज्या पण पोटात जातात मुलांच्या पण, आणि त्यांना वेगळं पण वाटतो तेच तेच. तेच तेेच म्हणून कसं मुलं पण कंटाळतात ना कधीतरी वेगळं असं भरपूर कोशिंबीर पोटात जाते आपण कोथंबीर वडी कधीतरीच बनवतो.
हम्म.
मग असं चटण्यां थ्रू थोडश्या भाज्या पण पोटात जातात. नंतर बघा हे याच सूप पण बनवते मी अ कसलं ते मोरिंगा काय म्हणता बा, शेवगा शेवग्याचा सूप. ते पण खूप मस्त असत, शेवगा शिजवून घ्यायच्या आपण जसे, च्या हे सोलून त्याला शिजवतो ना भाजीत तशे त्याच्या बारीक बारीक पीस करून त्याला शिजवून घ्यायचे आणि मग त्याचा गर काढायचा, मग चाळून त्याचा गर
ते आतलं ते शेवग्ये शेंगाच गर काढायचं काय?
हां.. म्हणजे शिजल्या न शिजल्यानंतर त्याचा गर निघतो ना. छान असं पाणी पाण्यात हां हां हां. ते सालतेे फेकून द्यायचे. गर काढून पूर्ण पाण्याने प्रॉपर आपण खोबऱ्याच, जसं पूर्ण किस काढतो असं पाणी काढून.
हम्म हा.
दालचिनी लसूण, अदरकची पेस्ट टाकायची थोडी. आणि शेवगा शिजवताना, एक कांदा पण शिजवायचा छोटा मीडियम साईजचा. मग कांदा शेवग्याचा गर सोबतच निघतो, मग कांद्याचा पण त्याच्यात स्वाद जातो. आणि नंत थोडंसं पण दालचिनी काळे मिठ काळे मिरे यांचं मसाला वगैरे वाटून ठेवलेला आहे मी एकसातच. कधीतरी बनवतोच ना सूप म्हणून मग काळी मिरी दालचिनी असं थोडंसं भाजून आणि जीर अस भाजून त्याचा, मसाला बनवायचा असतो म्हणजे पेस्ट बनवाय थोडीशी पुढं.
हां हां.
ती एक दोन चिमटी अशी पूड टाकायची, आपल्याला जेवढी लागते तशी. दालचिनीची टेस्ट त्यात, खूप छान लागते आणि नंतर. तर आपलं काळं मीठ टाकायचं किंवा साधं मीठ टाकायच. आणि त्याला मस्त असं हलवून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं जेवढा गर निघ तो तेवढंच परत पाणी त्याच्यामध्ये टाकायचं, आणि ते चांगलं अजून शिजवून घ्यायचं. पाच मिनिटं आणि ते, गरमागरम सूप सर्व करायचं‌ इतक. खूप छान लागतं ना, खूप मस्त लागतो. पण ते सूप सुद्धा नाही खात, माझं पोरगं पित नाही.
प्रत्येक मेनू करून एवढा, शिक्षक काय तरी प्रत्येक मेहनू कर.
हा ते सूप माझ्या मिस्टना खूप आवडतं, मग ते सूप संध्याकाळी. खिचडी सोबत वगैरे असं पण व्हायचं, भाज्या चपात्या चपात्या नको वाटतात आता मला.
ती बनवताय काय, मग कधी.
हो. डाळ खिचडी डाळ चकोल्या असतात, ते खिचडी. खिचडी खाऊन कंटाळाला, मग चकुल्या बनवायच्या.
चकुल्या कसल्या असत्यात, आणि त्या.
आपल्या हे नसतात, का हो. हो चपाती सारखं करून त्याला, डाळीचीच व्हायचं डाळफळ म्हणतो ते.
हां.
डाळफोळ माहिती असेल, ना तुम्हाला.
नाही नाही कधी मी ऐकल नाही, आता पहिल्यांदाच.
पोळ्या तयार करायच्या, पोळ्यांचे शंकरपाडे आपण तोडतो तसे तोडायचे. आणि डाळीला फोडणी द्यायची, प्रॉपर मस्त टोमॅटो कांद्याची. आणि त्याच्यात पाणी वगैरे, भरपूर टाकायचं थोडासा. ते चपातीचं पीठ मिळताना, त्यात रवा वगैरे टाकायचा म्हणजे ते. ते फुल तर चांगलं ते, डाळफळ म्हणजे, ते शंकरपाडे कट केलेले असतात ना.
हां.
हं.. तेच्यात थो
हं.
छान लागत टेस्ट त्याची, चपाती ला साधी चपाती लाटण्या पे असं काहीतरी मसाले घालून ते तयार. करायची अं.. लसूण अदरकची पूढ़ आणि मग ते. डाळीमध्ये सोडायचं मग, ते शीचत डबोकुड्यांसारखी. आणि ते शिजल्यानंतर ते सर्व करायचं, सिंगल डिश तयार आणि मग त्यासोबत. कांदा आणि काकडी मस्त सर करायचं.
हां... भारी आहे बाबा प्रत्येक, डिश मग आता. वही पेन घेऊन बसायला पाहिजे होतं, म्हणजे लिहून त घेतल्या त्या डिश काय काय सांगितलेल्या ते. एवढं काय मी डोसक्यात राहणार नाही, एवढं काय काय सांगितलासा ते. पण लिहून तरी घेतलं असत, ते करून तरी घातलं असतं पोरासनी कधी
आणि असं चालू ठेवायचं. थोडं थोड नवीन नवीनपण बघत पण, राहायचं होय यूट्यूब आणि फोलो. करायचं.
हम. चालतय ते ह ज्यात सांगतय युट्यूबला, जीपीटी ला टाकलं की सगळ‌ येत. ते एकदा साग.
हों. येत न, येत पण हे. तयार पण करायला पाहिजे, म्हण बघून आपण सोडून देतो ना तसं नाही. करायचं रोज एक एक गोष्ट एक एक गोष्ट ठरवायची, आणि मग ती बनवायची.
हम्म तरी अ कधी, परवा असं झालेल शेताकडून. आणि मिस्टर म्हटले आज थालीपीठ कर, मग ते सगळी पीठ एकत्र केली कांदा होता. कोथिंबीर भरपूर होती घरात टोमॅटो मिरची सगळंच होतं आणि म्हणलं आता कराय संध्याकाळी ते कुठे, थोडीशी केलीत. ते झाला वेळ करायला, नऊ वाजता. माणसं साडेआठ ला जेवणारी, नऊ वाजली त्या दिवशी मग ते. ठेवलं पीठ ठेवलंच मं ते दुसऱ्या दिवशी म्हटलं सकाळच्या पहरी करायचं तोवर कुठं. मुलांचे दोघांचे टिफ्फीन आणि ते राहिलं ते फ्रीजला ठेवलेले पीठ खराब झालं, मग ते टाकूनच दिलं मी केलंच नाही परत.
हरे राम. पटकन होणारे पण आता बनवायचं आणि थालीपीठ पण असले बारीक बारीक नाही थापायच. जाड जाड आणि त्याला भरपूर शेकायचं. त्याला भरपूर तूप तेल लावायचं आणि ते पटकन शेकलं जातं आणि मग रोज सर
असू दे आणि थालीपीठ पण कसं असं कुरकुरीत केलं तर ते छान लागतय. असं मऊ केलं कि नाही ते मग ते त हे खाल्यावाणी चपाती खाल्यावाणी लागतं तय ते, कुरकुरीत झालेलीत ना?
कधी बनवायचे दुपारून बनवायचे, संध्याकाळी नाही बनवायचे. संध्या अशी सिंगल डिश पटपट बनण्यासारखे बनवायची, असं सारखं सारखं ते चपाती भाजी नको वाट ते ना म्हणून मग असं एक एक डिश एकच डिशमध्ये सगळं बनवून टाकायचं. म्हणजे ते पोटात पण जातं आणि ते करायला पण सोप्पं जातं आं.
हा.
काय तरी मग त्याच्यासोबत सूप बनवायचं, कधी टोमॅटो सूप बनवायचा टोमॅटो काय. शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये, अं कांदा शिजवून घ्यायचा आणि मग ते सूप त्याचा परत तसच रस काढायचा त्याचे, कवर काढून टाकायचं वरचं आणि मग त्याच्यामध्ये असे छान मस्त ती मिरीची आणि अम मिरी नंतर आपलं काय असतं ते, जिरं आणि धणे यांची पेस्ट टाकायची. छान छोटीशी मस्त ते मिऱ्यामुळे ना कोणत्याही सूपमध्ये मिरी टाकायची मिरीची. तरती टेस्ट खूपच येते आणि मीरं लहान मुलांना हा. मीर लहान मुलांना खूप छान असते खायला, मीरी खायला पाहिजे आयुर्वेदिक. असते ना ते जरा, तर ते छान असतं. चला आपलं टाइम झाला. करा जेवण करा, ओके चला. हो हो हो चालेल. मी शाळेतून आल्यावर तुम्हाला फोन करते हा.
ओके ओके माझे दोन राहिलेत अन तुमचा एक राहिला.
हो हो हो चालेल, ठीक आहे बाय.
हा बाळ.